हॅलो! हो आवाज येतोय
माझ्या ह्याच्यावून का बरं ह
काय माहीती काय झालं, तुमच्या मोबाईला तर? मला तर येतं, बाकीच्यांचा कॉल त्या ताईचा आलता काल कोणा तरी त्या बोल्या हा काल मग मिटिंग गेली तर मग म्या नेट बंद करून ठेवलं होतं कायी नायी स्वयंपाक चालूय बा हा तुम्ही काय करू राहील्या? तुम्ही काय करता ताई? हॅलो! हॅलो! हॅलो!
आवाज नाही येतय का ताई? आवाज नायी येतय का म्हटलं तुम्हाला? आवाज येत नाहीय का?
आवाज आ ते कॉल आला होता, आच्या लागेचा हम्म, म्हणून कटला होता हा काही काय करू राहीली? स्वयंपाक
हो स्वयंपाक करून राह्यली आज लवकर, लवकर, कोणय? नाय डब्बे वगैरे घेऊन नाय जात, ते घरी येतील ॲटो घेऊन गेले तर
आल्यावर गरम गरम
नाय, तर मग ते संध्याकाळी हा त म्हणा आई मले भूक लागली, भूक लागली, करे म्हटलं, चल करून देते मग दिवसभर भूक लागते ना? कोणी का स्वयंपाक करत नायी
नायी बाई उन्हाचा टाईमय, तर जेवण करावच लागते
हं, आंबट असले की त्याच्याही पेक्षा चांगलच असते
लेकरं, काय लेकरं भाजी जेवत नायी
मग काय त, मग आता माझी मुलीला म्हणजे पोळ्या दिल्या करून म्हटलं भाजी करून देते आता
हा मग दोघी मायलेकीच जेवण होऊन जाते
म्हटलं तुम्हाला लावतो संध्याकाळी पण म्हटलं लावतो पण कायचं काय कायले? थकलो होती, मग काय लावलाच नायी
काल तर दहा वाजेपर्यंत कॉल सुरूच होते न मला बाहेरचे
हाव काय?
म्हणजे याचं टार्गेट पूर्ण झालं की त्या बाया फोनही उचलून राहिले इतक्या आगावू आहेत.
कुट हाइसा हा ना....
त्यांच टार्गेट झालं फोन तर उचलायला पाहिजे.
मग म्हणजे प्रश्न पूर्ण सोडवावे लागतात ताई इथे.
वीस कॉल करा वे लागतात ना.
होा का? सगळ्यांना.
हा सगळे मिसकॉल करावे लागतात.. मग डबल डबल ह झाले आता मग सोबत तीन चार वेळाही बोलली तू.
हां...
तरी झा लते ना मग.
हा का?
मी लावणार तू लावजो असे दोन तीन वेळा लावले की मग तो एक ऑडिओ धरतात ते.
हो का त्या आपल्या गावातली ताई आहेती. नाही माझ्या गटातली. तर त्याताई मला म्हणत होत्या मग कस्टमर म्हटलं मला माहित नाही कस आहे आहे तर - आता मला समोरच्या ताईने सांगितलं म्हटलं.
हा ना कोणालाच पहिले समजलं नाही कसं करायचं.
हा ते म्हणून आम्हाला माहित नाही म्हटलं मलाही माहित नाही म्हटलं तर त्याही सांगितलं म्हटलं आमच्या. त्यांचे कॉल आले होते म्हटलं मला कि सपना असं कर सपना तसं कर.
हम्म...
हो नाव सांगितलं मग मी तुमचं असं सा आहे म्हणून.
तता काला ॲब घेतली की तेी.
हम्म हम्म त्यालाचातली मी.
यात नवतीन तु जोड नाहीतर.
नाही डिलीट मारली होती ताई मी. मागे मला पैसेच नाही आले होते मी खूप प्रश्न हे केले होते. त.
नाही नाही आता याच्या पुुढे डिलीट नको मारू सहा महिने बारा महिने. ते लागले तरीडलीट नक मारू एकदम. कारण हे कामाचे ऍप आहे या च्यात मग सुरू राहते काही ना काही ऑनलाईन.
ठीक आहे ना तुम्हाला एवढं काही माहित नव्हतं.
ह ना हो बरोबर आहे.
तिला काय समजणारा कोण नव्हंता आता तुम्ही आता तुम्ही सांगता.
वर्षा सोनटके असस्त फोन लावला ना्या मुलीन. तेच मोबाईल बिघडला आता तर डबल ॲप घेतली. तर त्याच्यावर आता फॉलअप पंधरा दिवसांन दाखवून राहियला जायचं.
अ ना ते आहेत मग. हो ना डिलेट मारले तर त्याहीच आहे ना गटातल्या दुसऱ्या गटातल्या मला म्हणा सांगा माझी ती तई आहे म्हण. कोणा जर घावला तर म्हणे म्हणे कि तुम्ही घ्यावा ते ऍप. त्यांना सांगितलं कोणतरी आहे त्यांच नातेवाई.
हाव ना बरोबर हे.
हम्म तुम् काय बोल्या?
काही नाही बा मी हे फोन सुरू आहे स्वयंपाक वगैरे झाला.
लवकर झाला ओ ताई.
अ स्वयंपाक आमचा तसही दहा वाजेपर्यंत होऊन जाते बारा वाजता जेवण होऊन जातात आमचे सगळेचे.
हाव का
आजिथं बाजून आमंत्रण आहे ते शिवपुराण चालू आहे त्या महाराजले..
हा हो काय? अ ते मागचं मागचेच महाराज आहे का?
नाही दुसर महाराज आहेत ते आता आसलगावचे आहेत.
तेच तर म्हटलं थोडस मोहल वाटून घ्यारायला काहीच.
नाही माहोल आता कसं पहिलं एक दोन दिवस नाही राहत नंतर होती.
हाव का म्हणजे किती दिवस झाले? तीन दिवस झाले असतील ना. ह का किती तारख पर्यंत हाय मग?
पर्यंत आहे ग
हव काय.
एकोस तारखे चोवीस तारखेपर्यंत अशी अजून तीन दिवस समजा.
हो का मला माहितच नाही मला अजून सांगितलंच नव्हतं मला काल माहित पडलं.
हाव का?
ह म्हटलं मागते महाराज असेल थोडस हे राहते ना. मग ते अ.
रामनवमी पर्यंत राहीन बहुतेक.
हो ना रामनवमी कधीच ओ तई?
सव्वीस तारखेची आहे ना.
हाव काय आणि जत्रा पहि नाही मग आता जत्रा पण आहे.
एकवीस तारखे येऊन म्हणजे,
हा. मात रे आपल्या इकडे जत्रा म्हणजे असं समजतच नाही आपल्याला तिकडे माहिती आहे का जञा म्हणजे एवढ्या महिला पळतात म्हटलं. ताई मी आता तिकड गेली होती ना जञा होती तर खांबयच्या तिकड.
कोल
गायगाव गायगाव गायगाव.
गायगाव तिकडे अकोल्याच्या इकडे आहे ना.
हा ना मग खामगाव जवळ.
नाही ना ओ खामगाव जवड थोडी आहे गायगाव. ते वेगळं अशीेन मंग गायगाव.
काय माहित मग ना आणि इकडे आहे की नाही गावागाव आहे म्हणतात ते आश्रमात तिथं. ह. तर म्हटलं एवढ्या तयार होत म्हण दोन मिनिटात म्हटलं नाही तर आपल्याला जतरा आपली गाव किती आजूबाजूला गावात आपल्यालाच वाटतच नाही जत्रा म्हणजे.
जाऊ नाही वाटत आपल्या इकडे.
अ हा हरिक म्हणजे हरिकच नाही वाटत असं आपण याच्या त्याच्यात जात नाही का समजा. हां.
आपल्या इकडे धुडलं लईच उरते हे सोनळ्याची यात्रा ह आहे त्याच्यात ते गोण लोकच जास्त असतात.
हाव. अजिबात नाही जा वाटत आणि आता जो रस्ता किती बेकार झाला ताई तो.
रस्ताही बेकार झाला आणि जेवणाची काही अशी हिनसेिन योजना, व कसेही बसा भाकर घ्या वै आणि बसा जवा.
हा ना.
त्याच्यान जावच नाही वाटत आता
तोच तर प्रॉब्लेम आहे मग.
हम्म इथे आता किती मोठं हे असते उन्हात बसते. तर सगळे लोक याप या पडशी.
हाव ना. रावताई न घेतलं नाही का मग अजून?
काय अँप काय?
हो
काय माहित तीच सुरू झालं की नाही त मी फोन केला होता काल.
हा हो काय
त बाई मल पंधरा दिवसाचा मेसेज आला म्हणे
हाव काय
मीच त म्हटलं आपल आपल्या गावातल्या गावातच किती जणी होत्यात पण नम्रता ले त्या ढगेले फोन केला
म्हंजे आपल्या घरातल्या अध्यक्षाच्याची पायजे काय?
कोण?
म्हणजे ज ज गॅप घ्यायचं असलं समजा की अध्य गटातल्या अध्यक्षाची पायजे की कोणाले घेता येते?
कोणाले ही घेता येते असं काई नई काई
हाव का नाई त दोन तीन महिला म्हणत होत्या मला
आठे त मले मलेच सम मलेच तर समजत नई त्यातले तर तुमाले काय समजीन
नाई बरोबर आहे
एकदा जर आपल्याले समजलं त म आपण बीन टेन्शन राहतो ना
आणि याच्यात कशा जास्त गटातल्याच बाया आहेत बाहेरच्या अवान्तर बाया घेतल्याच नई ना
तेच ना मग
गटातल्याच टाकल्यायत
हा ना
अण पयले बायले म्हणाव की नी घ्यायचं त घेत नईत मंग आपल्याल पैसे भेटले की मंग म्हणतात आमाल नई स-
हा मंग ते त प्रॉब्लेमच आहे तोच प्रॉब्लेम हाय
हा मंग पैसे आलेकी त्यायलेसाठी पायन ह्या सांगत-
आणि माग तसच झालं न ताई मी किती प्रश्न सोडवले होते सगळं ना- त्याला पण काईच पैशे आले नाईत म्हटलं.
नाई म ते सबमिट करायंच काई चुकलं अशीन तुया याच्यातलं
काय मी काय त खूप प्रश्न सोडवले होते मी माझ्या मनानं जसे थोडेफार
सुषमा भारती याईनच तं मले विचारलं होतं ताई मणे कसं कराचं हे?
हा ना
काही अडचन आलीकी विचारत जाय काई इतकं हेनी
जास्त आ नाई ना मला खूप अडचण येत हो ति ना काल मग तुम्ही आता सांगितलं म्हणून मले किती अडचण आली बापरे
नाई सांगतो मी तसं काई नी फक्त गरबडीत असली त मंग नई होत सांगण
त्यावेळेस म गडबडीत असलं कोणाचंच होत नाई कसं आता आमा- मिटिंग असती तर बाई आता स्वयंपाक झाला काम झाली की मिटंगला जावं लागते.
ह -
हा मंग ते कसं नेट बंद करून ठेवतो मंग ते म्हणतात ना ऍपमध्ये काय आलं की हे करा.
नायच तसं होत नई म्हणून
हा लोकेशन आ लोकेशनबी बंद करून ठेवत असतो मंग मी
हा मग काय तर-
मंग दोन्ही म्हणजे कसं ते प्रॉब्लेम झाला पायजे ना आपण मीटिंग रायतो त्यातनं मंग कॉल करतात आपल्याला त प्रॉब्लेम झाला पायजे ना
नाई सरळ सांगायचं मी मीटिंगमध्ये आहे नंतर लावतो एक तासानंतर
तेचना मंग आपल्याला बोलता येत नई ना
नाई मंग त्या ग्रुपवर मेसेज टाकून द्यायंचा की मी सध्या या मिटिंगमध्ये आहे माझ्या याच्यावर कॉल करू नका.
असं टाकलं तर चालते ना हम ताई चा काॅल येतो तु त मला
हा हा.
हाव ना बरोबर आहे.
लावजा मग नऊ मिनटं झाले ना भावना. हा ठीक आहे मग
मी लावीन संध्याकाळी मग-
हो संध्याकाळी कॉल करतो मी तुम्हाला ठीक आहे म-